हा अ बोला ना हो हो येतोय आवाज.
हा मोनाली बोलते मी.
हा बोला ना.
हा काय चालू आहे.
काय नाही बसलीय निवांत आता.
हा न बरसात टाइम फ्री असतो हो. बाकी काय म्हणता कसं चालेल. सुट्ट्या कशा गेल्या?
एकदम छान गेल्या.
हा ना.
फिरणं वगैरे, नातेवाई वायकांकडे जायचं.
हो चालूच होत
चालू होत आधिक मासच हो तुम्ही काय केला अधिक मासामध्ये
काय नाही चालू तू मम्मीकडे गेली ती मम्मी पप्पांकडे त्यांनी बोलवलं होत अधिक मास या वेळेस जरा वेगळाच होता सोशल मीडिया मग थोडस जास्त हुरूप होता
का सोन्याचा आधीचा काहीतरी वस्तू मी आलेला दिसत वाटतं
हो भेटलं ना ते कस झालं यावेळेस -यावेेळेस कस झालं सोशल मीडियावर जास्त रीलल्स येत होत ना ते बघून बघून उत्सुकता हो ते सगळ्यांना रील्स मुळे नाही तर आनंद आत्तापर्यंत कुठे एवढं होतं
अधिक मास एवढं काहीच नव्हतं कधी आला आणि कधी गेला कळत पण नव्हतं ते आता सोश सोशल मीडियामुळेच‌ झालंय
सोशल मीडिया मुळ कसं झालं प्रत्येकाला उत्सुक स्टेटस बघितलं कोणाच रीलस बघितली तर आपल्याला असं करायचं असतं तसं करायचं असतं त्याच्यामुळे सगळे एवढं
म्हणजे ते पूर्ण अ तसच अ आधी पूर्ण हे केलं का म्हणजे ताट वगैरे सजवून वगैरे असं पूर्ण तस त्याच्या टाईपमध्ये गेलं का अधिक मास
हो- हो एकदम छान झालं तुमचं झालं कस
हो- हो आमचं पण झालंय हो तुम्हाला काय म्हणजे तुम्ही काय -काय करता अधिक मासात तुमच्यात काय देतात
आमच्यामध्ये काय नाही म्हणजे आईवडील मला साडी वगैरे मिस्टरांना कपडे मुलांना घेतात जे परंत पुरणाचं वगैरे स्वयंपाक बनवतात नाही का असं निमंत्रण देतात या म्हणून आल्यानंतर मग पाय धुतात मिस्टरांचे माझी हळदी कुंकू वगैरे देतात करतात असं छान असत प्रोग्राम असं तुम्ही
आमच्यामध्ये पण तेच काय नाही फक्त कपडे वगैरे घेतले आणि ते ताट अस असत ना आपलं ते तांब्याच दिवाळ वगैरे दोन देतात अनारसे दिले
हो- हो आमच्या मम्मीने पण माझ्या अनारसे दिलेत ते तीस अनारसे केले होते हो आईची उटी ना
हा नाही- नाही आम- आम आमच्यात पण देतात ना आम्हाला पण देतात न ते आणि आपण पण भरतो ना आईची आणि.
हो आम्हाला पण तसच केलं. आमची पण मम्मीनी ओटी भरली आम्ही आईची घेतली ओटी भरली. कधी आई वची ओटी भरायचीं हेच येत नाही तीन वर्ष अधिक महिन्यातच येतो क्लास.
तुम्ही काय साडी वगैरे घेतली का काय?
हो साडी, नाही साडी घेतली, साडी घेतली. ती बांगड्या वगैरे गजरा. सगळं. सुवासिनीच सगळंच हे घेतलं होत तुम्ही भरली का नाही आईची.
नाही नाही नाही भरली.
भरायची ना.
बघू आता चाललंय कधी सम आता बघू ना आता गं शुक्रवार उद्या वगैरे आहे ना उद्या चां दिवस वगैरे बल
उद्या उद्याचाच आहे हा उद्या चांगला दिवस आहे परवाचा कसं शनिवारी आहे आणि नंतर अमावश चे ते दोनच दिवस राहिले त्यामुळे भरून घ्यायची उद्या.
हा आता उद्या भरून भरावी मला वा त्या आता आज जाऊन ब्लाऊज पीस वगैरे साडी घेऊन यायला लागेलत आता आज.
हो जाऊन या ना आज घेऊन या चांगला असतं तीन वर्षातून एकदाच तेन तेनाव आपण आईचे भरतो असं तरी आपण आईला कधी आपण ओटी भरत ना अधिक महिन्यात च भरतात असं तर आपण आईला घेतोच सगळं काही पण शक्यतो हा शक्यतो आईच अधिक महिन्या तो
बघु आता शुक्रवारी उद्या बरबर अबी
हो उद्या जाऊन भरून आले हो हो साडी घे चे नारळ नारळ घ्याय नारळाची भरायची तांदूळ एक गजरा मस्त घ्यायचं बांगड्या हम्म बांगड्या ना वगैरे पैसे द्यायचे त्याच्यामध्ये अ अ हां सगळ्या सुहासिनीचं साहित्य द्यायचं नेलपेंटची बॉटल मेहंदीचा कोन हम्म मेहंदीचा कोन परत याचे हळदी कुंकवाचे नाही का असतात छोटे छोटी करंडे असेल नाही तर काय असेल ते द्यायचा.
हा हळद कुंकू वगैरे
हो. सगळं द्यायचं. तुम्ही भरून घ्या मम्मीचे तुमच्या उद्या.
हो. आता उद्या भरावी मला असं वाटते. संध्याकाळी जरी भरली तरी चालते. त्यांना असं काही नसतं ना कुठल्या टायमिंगला वगैरे असं काही नसतं?
टायमिंग वगैरे काही नाही त्याचं. पण अधिक महिन्यातच भरायची असती चांगली. आता राहिले दोन तीन दिवस राहिले अधिक मासचे. त्यामुळे घ्या भरून. ह बाकी काय म्हणता?
बाकी काय नाही अजून. व्यवस्थित काय नाही. हो मजेत.
हम्म हम. किती युद्धामुळे किती महागाई वाढली.
हो. खूप महागाई झाली. आणि आणि सोनं आणि हे तर काय. या वर्षी तर आम्हाला सांगितलं होतं काय अधिक मासात मागू नका सोनं चांदी वगैरे काही. सध्या आता महाग आहे. पुढच्या तीन वर्षांनी काय द्यायचं ते आम्ही देतो.
प्रत्येक ठिकाणी हे युद्धामुळे थोडस प्रॉब्लेम आहे. पेट्रोलचे भाव पण किती वाढले. गॅसचे भाव वाढले. सगळ्याच गोष्टींची महागाईच झाली ना. म्हणजे हो. पाच सहा महिन्यापासून युद्धाचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागत आपल्याला,
युद्धाच्या परिणामामुळे जावई लोकांचं हे झालंय ना त्यांना सोन यावर मिळालं नाही चांदी त्यांना फक्त. ताम छोटासा दिवा आणि ताटांवरच भागल आणि एक ड्रेस, मग त्याच्यावर त्यांना समाधान मानावं लागत होतं.
मग आहे तर म्हणजे कसला परिणाम कशावर झाला बघा,
कशाचा परिणाम कशावर झाला ते तेच म्हणतात ना सगळे जण कि युद्धामुळे आमचं खूप असं हे झालंय की सोनं चांदी मिळाली नाही आम्हाला यावे जरा थोडा. एक ग्रॅम एक तोळ्याच वगैरे जरा लॉस झाला आमचा.
हो अज होण्याचे भाऊ पण किती झाले तो,
सोन्याची पण चांदी पण महाग झालीय ना चांदी तथ जरी काय वस्तू द्यायची म्हटली तरी,
हो जोडवे घेतलेत का तुम्ही
तमची तुम्ही घेतली की नाही. आम्ही तर काय केलं जुनी वगैरे दिली आणि त्या थोडीशी नवीन भर घालून नवीनच हे केली आहे.
हो तसच करतात ना मजुरी वापर
जुनी हा ती परत ती काय करणार ना मग जुनी ठेऊून तरी काय करणार.
बरोबर आहे ना आम्ही पण तसेच केल्या जुने दिने, आणि त्याच्यातच भरं टाकून घेतली.
मागच्या वर्षी त्याच्यामध्ये झाड आले होते या वर्षी जरा कमी पातळ आल्या.
मर किती किती वाढले डबल टिबल न सांध
हो आणि मजुरी पण वाढवली आहे त्यांनी चांदीवरती आता
सगळेच वाढले ना, सोन्याचे, चांदीचे, सगळ्या- भाव वाढले, घ्यायचच नाही काही नाही ते हा.
पळ ते तर आहेच, पण आता ज्यांच्या घरामध्ये लग्न वगैरे काय नाही का आता सुरूच होतील ना आता आधिक- महिन्यामुळे लग्न होत नाही लग्न झाली नव्हती आता चालू होतील लग्न म आता त्यांना घ्यायलाच लागणार नाही त्यांच्याकडे पर्यायच नाहीय दस काय काणार किती महाग अस कुठली तरी घ्यायलाच लागणार सोनं आणि हे काही चांदीच
हो ना लग्न ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांच्या आईवडिलांना किती त्रास आहे. आता होणाऱ्या लग्नासाठी. खर्च लग्ना लग्नाचा खर्च सोन्याचे भाव एवढे वाढलेले, म डबल टिबल ने म्हणजे किती- मुलीच खरंच ना त्रास आहे आईवडिलांना खूपच-
बेनटेक्स वगैरे देण्याची अशी काहीतरी पद्धत व्हायला पाहिजे मला असं वाटतय.
खरंच ना काहीतरी काढलंच पाहिजे. प्रत्येकाने नाही का केलंच पाहिजे हे ते लावून ठेवलेले ना कानातले घातले पाहिजे. अंगठी घेतली पाहिजे, पायातलं पैंजण मग त्यामुळें सगळं घोधळ
लग्नामध्ये किती तोळ्याचं केलं सग्यांना बघायची उत्सुकता किती तोळ्याचं घातलं घंटन, ळायचं
हो ना ते आणि मुळात कसं होऊन गेलं माहिती का आणि कुठं जाणं घालून जाणं सुद्धा गुन्हा आहे. चोरीचे प्रकार किती वाढलेत त्याच्या नि
डायरेक्ट ओढूनच घेतात ओढूनच घेतात गळ्यामधून तिकड ती बाई खाली पडली तिला काय झालं तरी चाल-
हो आणि सेफ्टी नाही ना त्याच्यामुळे आपण सेफ नाही ना आपण कुठे जाऊ सग स्वतः स्वतंत्र फिरू शकत नाही काय नाही.
नाहीच आणि ते बेंटेक्स जरी घातलं तरी ते सोन्यासारख दिसत ना ते
हो.
चोरांना काय माहिती ते खरं एक बेन्टेक्स आहे ते त्या आमीश येणार आणि ओढणार.
त्यानी पण खऱ्यानी पण का
आमच्या इथे तर ओढतातच म्हणजे बऱ्याच बघा अशा घटना झालेल्या आहेत आमच्या इथ
मग आमच्या इकडे पण खूप होत होत खूप होतात
ओढून घेऊन जातात
हो ना आमच्या इकडे पण खूप होता का गाडीवर जाता जाता सोडले वयस्कर लोक असतात त्यांचे करतात मग ते नाग त पडता येत नाही काही नाही नाही का
हो म्हाताऱ्या लोकांना तर पळताच येणार नाही ते कस. पळणार ना ते त्यांचा जीव वाचणार का ते सोनं धरणार काय करणार
खरंच ना त्यांचं म्हणजे हेच खरं बाकी काय म्हणता व्यवस्थित आहे तुम्ही मजेत अह हम्म चालेल
चालेल चालेल ठीक आहे अजून काय विशेष काय नाही ना
अजून काय विशेष नाही तुमच्याचकडे असेल तर करा मला फोन
नाही माझ्याकडे पण काही विशेष नाही आता
ह चाल जा हो हो ठेऊ का